हा बोल, हा बोल.
काय करायलासा?
काही नाही बाहेर लोय गारमेंट मध्ये
बाहेर गेलायसा?
होय, गारमेंट मध्ये आहे ग.
हा, हा, काय काम करता तुम्ही?
ते घरात पॅकिंगला आणतोय, तेच द्यायला आलोय काम.
हा, हा.
तू काय करायल्यास? होय झालं तुझं?
हो, जेऊनच बसले, काय करायचं आता?
हा, हा.
पाऊस चालू आहे का?
नाही इकडं आभाळ वातावरण नाही.
इकड पाऊस चालू झाला आता. होय.
हा.
बाळ?
हाय घरी.
काय बोलास ह?
घरी आहे.
हा, हा.
हम्म
का? आ.. एक मिनट. इथच आहे मी, हॅलो?
हा, बर.
ह
कायं नांय आतांय आंता कुठं फिरांयला गेलतांस वयं
सु कांत गारमेंट मध्यें कामांला हायसं कायं
हम्मं हम्मं
हो हो चालुं लाईट आलं नां
सोणांरली
आणि ते सांगू
मंग कॉलेज लां अजूंन जाॅईन झालासं नाहीसं तुं
मं आं झाले कॉल घेलती दासपुर्ला ह
हम्मं
कांल जरां बाहेर गेलते मी पंढरपूर लां
हां हां
चाऊंन झालां नाहीं गेले जायाचं
अच्छा ठीक आहे
भांऊ गेलां शाळेलां
पंढरपूर बहितल सरानी
हो गेलतो की
आलांत तुम्हीं जाऊंण हां
हो गेतो
लहांन असतं नां जाऊंण आंला
हो
मंग
हम्मं
तुंमे तिथूंन जवळं आहे पंढरपूर
नाहीं लांब आहे
हो
हम्मं
आमच्यां इथूंन पणं लांब आहे थोडंसं
अं
आमच्यां इथूंन पणं लांब आहे थोडंफार
व्हयं
मंग ट्रान्सलेशन चां टास्कं आंला तुम्हांला
झालंत सत्ततर झालंत
कां चं ट्रान्सलेशन
हां सत्यांहत्तर आलतेचं म्हणजे टास्क झालांय तो अं कांल झालायं कां माझं अजूंन तरी कायं आलं नाहीं
रेकॉडिंग चां रेकॉर्डिंगचां
हे कॉलिंग रेकॉर्डिंगच अजूंन नाहीं तुटलं दुसऱ्यां ते ट्रान्सपॅक्शनचा तेवढं एक चालतं
ह हो मग ट्रान्सलेशन तर वेलांठी उकार चांगले दिले सगळ.
होय.
हा हा.
चुकलत.
किती चुकलं.
अकरा.
किती पैकी सत्तर पैकी.
हा.
अजून तपासायचे माझी क चाचणी फेल झाल्या त्याच्यामुळे कोणी मला परतत असतच येत नाही.
हम.
हो त्याच्यामुळे माझ पेमेंट त्यां अवघडच झालं. पेमेंटच पण अवघड झालं एका टास्क मुळे
ह
ते समजलं नाही., पहिला त्यांनी काय सांगीतलं नाही ना, त्यामुळ काय? कळालं नाही मला.
ते आलाय काय तुला पण टास्क
टास्क येऊन गेला मला ट्रान्सलेशनचा
मेसेज आला होता की ग्रुप ला.
नाही त्या परत नाही म्हणाल्या एकदाच का?
विचारलेस?
हम्म
हम हम- हम
का मॅमला? चाचणी फेल, एका मॅडम ची चाचणी फेल झालती तिला म्हणाले, अ.... हे आपली युजर आयडी आणि नंबर सेंड करा.
हा -हा
एकाला- एक एकाला -एक करतात त्या
हा
काय मग आणि?
हम्म
हॅलो
चालते की, किती राहिले तुझे कॉल?
आता सातवा चालूय आहें हा तुमच्या बरोबर.
आणि कोण आता ग्रुप मध्ये माझे झाले आहेत ग, म्हणजे सविस कॉल झालेत.
तुमचे ह..... तुम्हाला कॉल येत आहेत कीं एकशे ऐंशी लिमिट आमच्यासोबत बोलून पूर्ण करायचं असं असतं ते नंतर एकशे ऐंशी लिमिट्स पूर्ण झालेत की नाही, मग तुम्हाला फोन लागत नाहीत. आता तुमचे सविस कॉल झाले ना, मग एकशे ऐंशी लिमिट पडले. तर जर कुणाचा कॉल जर करतो बोलले तर करा बोलायचं म्हणजे तुमचे पूर्ण होतात एकशे ऐंशी लिमिट
होय, म्हणजे मी लाव माझ्याकडून लागण्या झाल्यात म्हणून, सरासनी विचारल सर म्हंटले तुमच्या ऐकशे अंशी मिनिटं झालेले आहें, त्यामुळे झाला म्हण टास्क पुर्ण.
हा आ दुसऱ्यांच्या सोबत बोलून एकशे ऐंशी लिमिट पूर्ण होतात. पेमेंट कस पडत, जर तुम्ही मला कॉल केला तर तुम्हाला शंभर मला ऐणशी रुपय आणि मी तुम्हाला कॉल केला तर, तुम्हाला ऐंशी रुपये, मला शंभर रुपये अस पडतात ना. म तीनशे रुपयेचा फरक पडतोय. चार कॉल मध्ये चार -पाच कॉल मध्ये.
होय.
पंढरपूर मध्ये पण भरपूर गर्दी होती लई गर्दी होती.
आता वारी आहेना त्यामुळे मग गर्दी
हो, भरपूर गर्दी होती. ह् त्यामुळे मग गर्दीत काय घेता आल नाही काय नाही तसच.
अस नाही मिळत. अस आधी मध्ये गेल्यावरच मिळतय आता कस वारीे वारकरी सगळे चालु आहेत ना.
होय.
हम्म.
तुमच्या गावातली दिंडी जाते काय?
चालेल हा
तुमच्या गावातली दिंडी जाते काय?
नाही अजून आमची दिवाळीत जाते.
दिवाळीतून
हो, दिवाळीच्या वारी ला वाटत.
हा हा.
हा
आमच्या इथले जातय एक पंधरा दिवस आधी.
हा
वाचते तर
नाही झालंय बोल तर एक काम तर कर ये हा.
काय त?
हा
हॅलो!
ओम शाळेला गेलाय.
हा हा
हॅलो.
हम